हॅलो हा चालू आहे आवराय स
आ हा
आल्यात कि यात टाकु हा हं लागलं तरी
आ होय मगाचा हेच गेलं कि वा हा वेस्टच गेल माझं होय मगाशी मी लावलेले ते
पहिल होय पहिलं आलंच नाही मग ते हे झालंय का तिथं रिस म्हणजे नोंद झाली
नाही ना नोंदच झाली नाही म्हणजे हे दाखवलं नाही ते बघितल नाही बा मी तुझ लगे आलं तुला लावलो
होय म्हणजे तिथं दिसतय ना दहा पैकी नऊ झाले की किती झाले असं बारा झाले
नाही नाही दे नाही तसं काय दिसलंच नाही म्हणजे दाखवल नाही पहिलाच आहेा तेच दाखवलं
हा हा मग धरले नाही येत ते मी कॉल
हा धरलं नाहीत मग ते ह ते ते कस ते उचललं तरच धरणार की का
नाही एक एकदा धरत्यात आवं माझं धरलं दुपारचं तिकड लाय लागलं नाही तिकड त्यांचं कॉल पूर्ण झालेलं आणि मी लावला त्यांना आणि त्यांच कॉल पूर्ण आहेत म्हंटले आणि माझा कॉल त्यांनी धरला आणि झिरो सेकंदच दाखवलं मजे रसिकण म्हलं काहीच नाही हे नाही ना आता वायाच गेला तूला दोन गेल वाया पहिलाच लावलेला गेला परवा एक आणि आजचा एक गेला दोन गेले वाया
म असं दे म्हंटलं आता जाते त वाया काय आणि काय नाही धन्यवाद
आमच्या त्या लाटेच्या हच जरा अस थोडक्यात तुला म्हणजे आमच ग्रामदैवता त्याच तुला क म्हणजे आम्ही तिथे कल्लेश्वरच म्हणतो आमच्या देवाला
हा हां
ह मग त्याची जरा तुला माहिती सांगतो का
बर बर चालत हा हा सांगा सांगा सांगा क
हा मग तनयत तरी आमचं म्हणजे कसं ग्र दिवाळीत पाडव्या दिवशी म्हणजे मेन लक्ष्मीपूजा असत क नाही त्या दिवशी आमची ही यात्रा भरत्या लाटेची हा दिवाळीत आणि अ त्या दिवशी म्हणजे कसं असतंय त्या दिवशी असं पूर्ण कसं हो आत व बाहेर पाच वेळा पालखी बाहेर म्हणजे फेरी करते मंदिर मंदिराच्या आणि पूर्ण गावातली लोक सगळं नारळ पाच पाच नारळ घेऊन येतात. आणि शिखराला फोडतात आमच्या तिथं. हे पारंपरिक म्हणजे असं हे हाय. हम्म आमचं म्हणजे हा ग्रामदैवताचं. म्हणजे त्याला असं कन्नड मध्ये कसं म्हणतात, काय हारतो मग हे नारळ उडतात. असं मराठीत नारळ नार नारळ उडवतात त्या दिवशी. लक्ष्मीपूजे दिवशी आमच्यात म ते जुनी परंपरा पहिल्यापासन हाय ते आमच्या देवा च ग्रामदैवताचं.
हा हा.
हा आणि त्या त्यामुळ. कस म्हणजे छान वाटतंय, आणि भरपूर असं एक एक एवढं माणसं येतात काय बघा यलाच नको एवढं गर्दी भरते, आणि एवढं छान पण वाटतय. पालखी आणि त्यांचा आरास ती झा मेन म्हणजे ती त्या दिवशी एक दिवसच असते खरं भरपूर गर्दी असत्या.
होय मग घरात लक्ष्मीपूजन.
लक्ष्मीपूजन ते चार वाजता, तीन साडेतीन वाजता आम्ही म्हणजे सगळी जण जातो दोन अडीचला जायला तयारीच नारळ काढायचं सगळेजण जायचं कार का म्हणजे. हे जायचंय जायचंय गर्दी होतेय पुढं जाऊन थांबायचं म्हणून गडबडच असते. सगळं बापचे जातात जास्त बायका पण बघायला जातात पण कसं ते खोबऱ्याच तेन उडून ते डोक्याल तेन लागल म्हणून जरा भिऊन असत्यात. नाही अं मग बापेय कसं ते धडाडीन जात जगन ते परंपरा हाय म्हटल्यावर गेल्याशिवाय चालत नाहीये.
चाल होय बापे जायलाच पाहिजेत की देवाचं होय देवाच
दोन उडवतय कोण पाच उडवतय कोण मागून घेतलेल असत्यात त्येनी असं दहा उडवत्यात, अकरा उडवत्यात असं म्ह णजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यान हा मनान मग ते चार असं असं दोन साट तीन साडेतीन ला म्हणजे सगळे गोळाहून हुत्यात मग बाहेर पालखी येत्या पालखी मानकरी असत्यात त्या मानकऱ्यांनी बा बाहेर पालखी काढून त्यांच म्हणजे ते मानानं पालखी पाच वेळा पाच फेर ऱ्या काढत्यात पाच फेऱ्या काढल्यानंतर लगेच गणम एका ठिकणी पालखी बसवत्यात आणि लगेच नाहीतरी असं फाड फाड फाड उभा राहून सगळी लोकच चौ बाजूनं असं नारळ फेक कोण शिखराला फोडून घेत्यात. ह होय आणि काय तुला म कदाचित माहिती पण आसंले, का नाही माहिती बाळा.
माहित नाही मला कुठलं तुमचं गावे?
द्दिलाट.
अब्दुल्लाट खाय माहित्याय हाय, खरं ते देवाचं काय माहित नाही मला. ते दे अं गाव माहित्येय मला.
हा यात्रा मोठी मस पंधरा दिवस भरत्या पण त्याची त्या देवाचीच यात्रा भर त्या आमच्या कल्लेश्वरची हं.
हो.
अं जुनी जुनी परंपरा हाय ही आता लई म्हणजे पहिल्यापस्न म्हणजे कसं ते जैन ध र्मातच त्यांच ते महादेवांच अस शेतात असं त्यांच पिंड महादेवाच पिंड सापडलेलं आहेत. ते.
होय
ग्रामदैवत असं ते गिरमलांचं शेत हुत त जैनांच त्यांच्याच शेतात ते हे उगम पावल्यात अन त्या शेतात तिथंच मंदिर बंधल्यात ते त्यावेळी हा हा आ होय आणि काय हा आमच्या ह्याच्यातलं नाही लिंगायतच देव खरं आमचा धरम म्हणजे जैनांच्या ह्याच्यातच हूत ते शेतात हा आम्ही कस मी आम्ही कस सगळ्या देवा ना मानतो आक्का हेच देव तेच देव असं नाही म्हणत मी अं हं सगळं मला बघा हा च मुश्किल आसनच पण मला लई महिमा हाय त्यांना म्हणजे मानतोच मला भक्तीच हाय ती आमच अं ग्राम म्हणजे कुलस्वामीनी ग ती कृष्णाची लक्ष्मी आहे तिला तिच्याक तिचं पण मायेने हे करतो तर हे नरसोबा हाय सांगोड्याच, किनीच मारुती हाय आमचं ज ब ज अं देव्हाऱ्यावरच त्यांच मूर्ती आहेत का?
होय
होय आमच्या सासूच्या हातचं ते पहिल्यापसन मुर्त्या हायितच
आमच हालसिद्धनाथांच हाय मंदिर आमच्या गावात तेंची भाकणूक असत्या बघा
सिद्धनाथान होय, अं होय भाकणूक हालसिद्धनाथाच भाक णूक आम्ही यल्लमाच जग तेन आमची आई आणत होती गाणं लावत होत आम्ही. ते गाणं तर बिरोबाच पालखी आणतो की मी इथं लाटंच आमचं.
बिरोबाची होय, बिरोबाचं पण आहे की आमचा हालसिध्दनाथांचाच बिरोबाला भंडारा जातोय.
होय. मग हालसिध्दनाथांचं ते गाणं बिणं म्हणतात कि ते आमचं ते लाटंच सगळ ओ धनगर आहेत ते गाणं म्हणणार पेशल आहेत ते हो ते भरपूर म्हणत्यात. आणि हालसिध्दनाथाला पण आम्ही जाऊन आलया.
होय आप्पाचीवाडी आम्ही तेच आमचं गाव, आमचं गाव आहे ते. हा तिथंच हाय आमचं गाव आ कुर्ली. नाही सासर कुर्ली आप्पाचीवाडी कुर्ली आमचं गावं म नंतर अप्पाचीवाडी हां
तू सासर ते माहेर कुठलं चंदूर.
नाही नाही माहेर आमचं बस्तवडे म्हणून हाय त्या वाडीच्या पुढंच खरं माझ मम्मी पप्पा इचलकरंजीत राहतात.
हा हा हा. मग आता चंदुरात इथं तुम्ही कसं चंदुरात कसं काय इथं राहता?
चंदुरात नाही कबनुरात कबनुरात असतोय.
कबनुरात हा मग तुम्ही इथं कसं काय सासर तिकडं आहे आणि मग तुम्ही इथं.
सा मी इकडचं आहे की कुर्लीतच आहे मी.
कुर्लीतच आहेस
हा कुर्लीतच राह ते मी कुर्लीतनच बोलालोय, आता मी माझ्या मम्मीच्या माहेर री येणार आहे तिकडं माहेरात येणार आहे मग तिथं माझी ऐश्वर्या मैत्रीण होती ती. इचलकरंजीत असं, हा हा ते माहेर आहे माझं.
माहेर आहे होय इंचलकरंजी बरोबर आहे, आज ऐ श्वर्या आता आमची शेजारीन झाल्या.
हो तू अब्दुल्लाट मध्ये आल्या ऐश्वर्या?
नाही नाही शिरडोन मध्ये माझं माहेर बाळ ते अब्दुल्लाट. हा मा माहेर अब्दुल्लाट आणि, दिलेलं गाव माझं शिरडून बा,
हा हा ती शिरडोनला होती, नव्ह म्हणून म्हंटलं की शिरडोनमध्ये आणि अब्दुल्लाटला आली का, काय. असं वाटलं तुमचं ते माहेर होय.
हा.
हम् हम हम्
आणि काय बाळ?
काय नाही आता निवांत.
आता हा एकदा झोपली की निवांत झोप त्या काय बाळ?
झोपत्यात संध्याकाळी काय उठत नाही. सकाळीच उठत्यात. सक् नाही नाही सकाळी लवकर उठत्यात खरं, बारकी पुरगी माझी सहा ला, सकाळी साला म्हणजे उठत्याच ती रोज.
एक मुलगा एक मुलगी काय? दोन मुली आहेत.
होय ऐश्वर्यावाणी आहेता दुसरीला, एक हाय बारकी, चार वर्षाची एक हाय.
अका लहानचं हायत की.
होय सासूबाई नाहीत, सासूबाई आमच्या लग्नाच्या आधीच वारल्यात. हम सासरे, सासरे आणि मिस्तर, आणि मी आणि मुली,
हा हा तेवढं चौघ चौघ जणच पाच जण आहे. स हा
जायला मिळत नाही, काही मी सासूबाई नाहीत म्हटलं घरात त्यांचं जेवणाचं दोघांचे अवघड होते. नी
अवघड होतोय म्हज सकाळी जाऊन संध्याकाळी,
होय होय तसच करतेय आता जायचं बघा सकाळी दहा आवरून,
ग परत हा बघ तुम्ही आणि, उद्या हे करतो बा तुला, म्हणजे बघून म्हणजे जेम तेम वेळ बघून हे करूया,
बर बर मी वेळ बघतो कारण, मी क दिवसभर बँकेत ह्याच्यात, वेळ जाणार माझा सगळा गावात, कपडे आणायचे मग ते मला,
त्यााकाळी बघू या,
चालते संध्याकाळी ह्या काय मला असं चालते बघा, कारण मला उद्या दिवसभर हेऊणार आहे, आणि इथ गल्लीत एक लग्न पण आहे लग, लगला जायचंय तिकड कार्यक्रमच्या इथं आवरायला जायचंय लाडू बांधाय जायचाय, तिकडं आणि बोलवतील, मला दुपारी आल्यानंतर पाच नंतर, म्हणून म्हणून म्हंटलं,
चालते चालते हा, ठेवा हा,